हॅलो.
काय करताय?
काही नाही, बसतोय, काय करताय?
काय नाही बसलोय, पावसाचं वातावरण आहे बाहेर. पाऊस खूप पडला. त्यात त्यामुळे, हो त्यामुळे ना आमचं घरातून बाहेर निघणंच कठीण झालंय. काही भेटत नाहीये पावसामुळे, घरात बसून बसून कंटाळा आलाय नुस तुमच्याकडे आहे पाऊस?
हो आमच्याकडे पण भरपूर आहे, बंदच नाही होत आहे चार पाच दिवसापासून.
हो मस्त असं छान हिरवगार हो असं छान हिरवगार होऊन जातं ना पाऊस आला का. नद्या, तलाव, विहिरी भरतात.
पण ते एक लिमिटमध्येच बर असतं. या शहरांमध्ये तर एवढं पाणी साचतंय, एवढं पाणी साचतंय दैनंदिन जीवन विसफळीत झालाय पुर्ण पाने. पोरांच्या शाळा. बंद झालं आहे शाळेत जात नाही पर किती दिवस झाले.
हो अति अतिवृष्टी होते ना पूर येतात. शेतीचे पण नुकसान होते.
जेव्हा पाऊस यायचं म्हणतो तेव्हा येत नाही नको तेव्हा येत असतो सतत. धार चालू असते.
हा तर आपल्यावर थोडी न राहता आपण सांगू तसं नाही चालत ना ते. हो. हा योग्य वेळ म्हणजे योग्य वेळे जर पाऊस पडेल तरच चांगले पिक येईल ना असं जर तुम्ही रोज रोज पाऊस येणार. तर त्याच्याने पीकही खराब होती
शेतकऱ्यांचे पण हाल असतात अति पावसामुळे त्यांना कळत नाही की कधी काय करावे. पाऊसाची आता काही गॅरंटी नाही कधी येतो कधी जातो. पूर्वी सारखं नाही राहिल आता पावसा-
व्हय पूर्वीसारखं नाहीये, लहान मुलांना तर पावसात भिजायचं खूप आवडतं.
हो पण त्यामुळे त्यांना आजार होतात लगेच व्हायरल होतं. अति भिजणं पण बरं नसतं ना,
हो हा हे तर झालंच ना. हो जर पाऊस चालू असेल ना, तेव्हा भिजतात आला तर खूप आनंद होतो.
आता हॉस्पिटलमध्ये जात असत्यात नाही लाईनी असतात दवाखान्यामध्ये, पोरांचा किती वायरल चालूय सगळं सर्दी खोकला.
एकाला झालं तर व्हायरलंच होतं ना.
आमच्याकडे तर किती बरेच दिवस झाले पावसामुळे आमचं म्हणजे सकाळी दैनंदिन जीवन राहिलंच. हम्म नाही सगळे घरामध्ये पडून शाळा बंद बाहेर काही आवश्यक वस्तू भेटत नाही. पूर्ण पाणी भरलं.
इकडे थोडासा बंद होऊन जातो पाऊस, एवढा पाऊस नाही भरलेला इकडे. लोकांचे कस आहे पाऊस आला तरी काम चालतात तिकडे. शेती मध्ये इकडे नाही होत ना असं,
योग्य प्रमाणात असतो तर बर असतो ते एवढं अतिवृष्टी नको व्हायला त्यामुळे शेती शेती तिचं पण खूप नुकसान होत असतं. महत्त्वाचे काम होत नाही लोकांचे. लहानपोरांना तर खूप सांभाळावा लागतो.
आपणच पाण्याचा योग्य वापर करायला हवा. आपणच म्हणजे पर्यावरणाच संरक्षण करत नाही, म्हणूनच आपल्याला असं होत ते
पर्यावरणच संतुलन बिघडलंय. म्हणून आता असं नक्की नाही राहिलंय की आता जून मध्येच पाऊस येईल. असं काही नाही कधी येतो कधी जातो उन्हाळ्यात पण पाऊच येतो आता.
हो तेे तर आहेच.
लहानपोरांना किती सांभाळावा लागतो. ती लगेच आजारी होतात लहान पोरा इम्युनिटी कमी असते त्यांची.
हा ते तर आहेच. पावसामुळे म्हणजे पाणी साठलेल्या पाण्यात किटानु पडतात. पाणी दूषित पाणी होत. त्याच्याने पण आजार होतात ना दूषित पाणी साठले की. रस्त्याचे पण नुकसा
या वर्षी या वर्षी खूप जास्त पाऊस आहे. सगळीचकडे खूप पाऊस आहे या वेळेस आसाममध्येध्ये केवढी पूर चालू सगळे लोक वाहून जातय घरं बुडाली.
लोकांना घर पण सोडावे लागतात काही ठिकाणी जीवित हानी होते. ते दुसरीकडे कमी पाऊस पडला दुष्काळ पडतो. पाण्याची टंचाई निर्माण होते भरपूर असं काय होतं.
बॅलेन्स नाही राहिलय आता सगळं बिघडत चाललंय.
हम्म आपण, हा कुठे येत एवढा पाऊस येत की लोकांना घर सोड लागतात जीवितहानी होते. म्हणजे आप आज कसं आहे आज म्हणजे हवामान बदलल्यामुळे पावसाचे स्वरूपच ब बदलले आहेत.
हो. अतिवृष्टी पण बरी नसते ते क्च्युली सगळं बिघडत चाललंय आहे ते. शेतकऱ्यांना कळत नाही की, कधी काय पीक घ्याव कधी काय नाही काही बॅलेन्स राहिलं नाही आधी सारखं काहीच राहिलं नाही.
आपण कसं वृक्ष कापायला नको वृक्षारोपण करायला हवं. सारेच पावसाला आकर्षक करा लागतात ना जंगलाचे संरक्षण करायला हवं तरच म दे, हो पावसाचे संतुलन राहण्यास, मदत करतात ना म
पर्यावरणाचा समतोल बिघडतो, त्यामुळं जंगलातले पशु पण आता, सिटीमध्ये, शहरांमध्ये, गावांमध्ये घुसतायत. त्यांना जंगल राहिले नाही, आता त्यामुळे म्हणून, झाडं लावायची- लावण्याची पण गरज आहे.
इतका, इतका पडतो पाऊस हे की रस्ते पण इतके खराब होत आहेत.
हो. रस्त्यांचं तर काम कच्च असतं, ते पहिल्या पावसातच ढासळून जातात सगळे रस एवढा पाऊस झालाय आत्ता. पाणी जिरायला जागा नाही राहिले आता पण.
होमवर्क दिल जातं. तसे पण नद्या, तलाव, विहिरी, सगळं भरतात. मग पिण्याच्या पाण्याचे पण, म्हणजे असं, सगळं दूषित पाणी होतं.
उद्योग धंद्यावाल्यांना पण असं म्हणजे कामावर जाता येत नाही.
आता तर बऱ्याच ठिकाणी एवढं पाणी भरलंय, की तिथं असं पाणी येत नाही नळामध्ये, लाईट्स गेल्या, अशा लोकांना पाण्यामुळे केवढा प्रॉब्लेम होतोय. दैनंदिन जीवनासाठी वापरायला पाणी नाही त्यांना.
पावसाळ्यात पण कसं म्हणजे असं निसर्गाच सौंदर्य असं म्हणजे फुलून येत. झाडांना नवीन पालवी फुटते.
धबधबे वाहू लागतात, पक्षी किलबिल करतात.
ठिकाणी खूप छान दिसतं ते, एकदम हिरवगार छान वाट पण नको तिथे पडतो ना, तेव्हा मग लोकांचे हाल व्हायला लागतात.
हो ते तर आहेच हाल होतात. हो म्हण ते अतिवृष्टी म्हणतात ना तिथे पूर येतात.
हो ना. आता बाकीच असं नैसर्गिक ठिकाणी खूप छान वाटतं, जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा. आता ते रिस्की झालंय सगळं. हिरवगार दिसत नाही तर असं. आवडतं पावसाळा, पण एवढ अतिवृष्टी झाली का नको वाटतं मग ते.
हा तेच बाकीकडे म्हणजे तेवढा पाऊसही नाही पडला अजून.
हो.
आपणच म्हटलं पावसाची बचत करायला हवी. पाणी आढवा, पाणी जिरवा. असा संदेश प्रत्येकाने दिला पाहिजे.
आता पाऊस एवढा पडला आहे ना, तर मे बी थंडी पण खूप पडणार आहे यावेळेस. थंडी वातावरण आधी पाऊस येत नव्हता आता एवढा येतोय.
गरम म्हणे गरमी जास्त पडली का पाऊस येतोय असं म्हणतात पाऊस जास्त झाला तर थंडी पडते.
हो पावसामुळे थंडी पण जास्त राहणार आता.
हॊ तरं आहेच. आपण जोपायचा आपली आपल्या परिवाराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
लहानपोरांना खूप सांभाळाव लागतंय खरंच.
हा ते त्यांना कसं चिखलात खेळायला जास्त आवडतं.
ह तर त्यांचं पण एवढं नुकसान होतंय पावसामुळे की शाळा सगळ्या बंद आहेत किती दिवस घरी. असतात ते त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय. कामावर जाणारे बी बीचारे जातात पाऊस आला तरी जावंच लागतं एवढ्या जोराच्या पावसात पण.
मग काय कर लहान मुलांना तर शाळेत नाहीच पाठवलं तेवढंच बरं.
हो आता ते ऑनलाईन ट्युशन चालू केलेय पावसामुळे. कि ऑनलाईन अभ्यास चालू राहणार आता ऑनलाईन शाळा भरणार त्यांच्या. त्यांचे टीचर शिकवणार ऑनलाईन आता पण ऑनलाईन बसायला पाहिजे लहान मुलं.
पण त्याच्याने कस होत त्यांचे डोळे खराब होतात. त्यांना चष्मा लागतो मानेचा त्रास होतो.
आणि मोबाईलमध्ये मेनली म्हणजे पोरं शिकणार की नाही विषय तो असतो. मोबाईलमध्ये त्यांना कसं खेळायचं ते सगळं गेमिंग वगैरे असतं ते. एज्युकेशन म्हटलं की नवीन वाटतं त्यांना ते बसायला पाहिजेत. ट्युशन साठी मोठे पोरंतर ठीक आहे पण लहान पोरांना
मोठं मुलं पण तसंच करतात अभ्यासाच्या नावाने दुसरंच काही बघायला बसतात रील बघतील. गेम खेळतील मोबाईल मध्ये लक्ष नाही लागत त्यांचं.
तेच आता त्याच्यामुळे हा परिणाम होणार की आता त्यांची स्टडी ऑनलाईन होणार त्यामुळे त्यांना परत मोबाईलचा नाद बसणार. पोरांना
हा आपण म्हणतो की पाऊस पडत नाही पण जर पाऊसच पडला नाही. तर म्हणजे आपलं हाल होते ना नद्या आटतील विहिरी कोरड्या पडतील शेती नष्ट होईल. हो पक्ष्यांना पाणी मिळणार नाही.
गावाकडे पडावा जिकडे पाहिजे तर कृषी प्रधान जिकडे गाव आहेत तिकडे पडावं उगीच. कुठ तरी पडतो मग लोकांचं जनजीवन विस्कळीत होतो.
हो म्हणजे त्यांनाच म्हणजे कसं आहे एक एक थेंबाचे महत्त्व. कळत ना मग तेव्हा त्यांना जेव्हा पाऊस येत नाही तेव्हा
आता शेतकरी केवढा वाट बघतो तिकडे पडत नाही पाऊस आणि उगास कुठ तरी पडत असतो.
हा मग हेच प्रक्रियेला पण जलचक्र म्हणतात ना.
हम्म अति झालंय यावेळेस पावसाचं.
अति झालंय.
आमच्याकडे तर खूप हाल झाले या वेळेस पावसामुळे.
हो एवढा पण पडायला नको. लोकांची लागतील. धान्याचं म्हणजे सगळं पाण्यात भिजतंय. त्यांना पण खायला मिळत नाहीये.
धान्य वगैरे सगळंच भाजी पाला भेटत नाही, फळं भेटत नाही, काहीच भेटत नाही दैनंदिन जेवणात.
भरपूर खर म्हणजे त्याचं पाणी घुसल्यामुळे भरपूर नुकसान होतय त्यांचं. असं नको व्हायला. पाणी पण एक लिमिटमध्ये पडला तरच चांगला वाटतो.
आता काय करणार आपण पर्यावरण संतुलन ठेवायचं दुसरं काय. चला मग बोलू आपण नंतर परत.
हो चालेल. धन्यवाद.